हा नमस्कार बोला ना ताई, कशा आहात? मस्त हाय.
हं हं. काय, मीपण मजेत.
ह
अ. काही काय करता तुम्ही, जब जेव्हा तुम्हाला फ्री वेळ मिळते तुम्ही काही तुमचे छंद जोपासता का?
हो, मी म्हणजे कपडे सिलाई करते. केक वगैरे बनवते.
च्छा, अरे वा खूप चांगली हॉबी आहे तुमची तर.
हो, म्हणजे घरीच असते ना, त्यामुळे मग काहीतरी करायला पाहिजे ना. असं घरी बसून तर म्हणजे हे होणार नाही ना. काहीतरी म्हणजे आपली एक अशी एक इच्छा असते ना, की हे करावं, ते करावं. मग बाहेर जाऊ जाऊन, तर जमणार नाही ना.
हा त्यांनी माइंड पण फ्रेश राहते आणि अ आणि थोडस स्वतःला काही करत आहे, ही भावनापण निर्माण होत हा म्हणजे आणि त्याच्यातून तुमचं छंदे जोपासला चालला, तुम्हाला अर्निंग पण होतंय. आ तुम्ही पैसे पण कमवता त्याच्यातून आणि काही क्रिएटिव्ह हाय दोन्ही पण गोष्टी खूप क्रिएटिव्ह त्याच्यात रोजच नवीन काय करू तुम्ही करू शकता
होके ते म्हणजे कोणचं काम कधी म्हणजे कधी करायचं ते हे आपल्याच मनावर असत ना जेव्हा आपल्या टाइम भेटतो ते हा करून ठेवता येतं पटकन
हो तुम्हाला म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही करून ठेवू शक आधी आधी समजा केक बेस बनवला नंतर क्रीम बनवल ऑर्डर आहे हे ऑर्डर आला तर कस्टमाइज पण करू शकता परत घरी कधी खाव वाटलं तर घरचं खाऊ शकता परत हायजीन एकदम नीट अँड क्लीन मध्ये बनलेलं हेल्दी तुम्ही तुमच हेल्थी व्हर्जन पण बनवू शकता ना त्याच्यात हा आणि ड्रेसच तर कपडे शिवायच तर काही बघायलाच नको
हा ते तर काय आपला टाइमिंग असाल जेव्हा आपण ते वेस्ट पण होणार नाही काही नाही किती दिवस थांबलं तरी केकच थोड म्हणजे वेस्ट होईल लाईट गेल्यानंतर हे होईल थोड हच्यामध्ये ठेवल्यानंतर काय प्रॉब्लेम येत नाही मग पुढे का म
बर, बर नाही तेच म्हटलं माझ फ्री टाईम मधे मला असं आहे की मी मला देवा गाणी ऐकत, ऐकत काम करायला आवडत फ्री टाइम मध्ये रांगोळीचे ते ना नाही बनत प्लास्टिक वर रेडीमेड रांगोळी बनवून विकताय हा त्याला रेडीमेड रांगोळी म्हणतात पॅचेस हू
हा, हा
ते करायला आवडते रांगोळी कढायला डान्स करायला खूप आवडतं मला फ्री टाइम मध्ये कधी जेव्हा पण असेल तर हे हा ते पण करतेय
म्हणजे कुठे क्लास लावून शिकलात का असं घरी
अ नाही मी असं कथ्थक क्लासला जात होती पहिले आता नाही होत माझे जाणे क्लासिकल शिकायची खूप इच्छा होती माझी पण कस वेळे सोबत पॉसिबल झालं नाही मग आता हे रांगोळी आणि आर्ट खूप आवड मला करायला त काही पण क्रिटिव्ह करायला खूप आवडते लहान मुलांसाठी शाळेत प्रोजेक्ट करणं वगैरे ते आपण खूप आवडते जस कोणी ऑर्डर देऊन करून घेतलं तर देत द्यायचं करून मग असं
अच्छा अच्छा हा ते पण चांगलं आहे ना घरी बसला बसला
काही ना काही म्हणजे घरी बसल्यानंतर आपल्याला जे इच्छा असतात ते करायला पाहिजे कसं बाहेर जाऊन सगळ्या गोष्टी समजत नाही
पर्यंत म्हणजे करायचं तिथपर्यंत केलं आपण पण आता काही एक वेळ अशी किती की नाही होऊ शकत पॉसिबल नाही त्यावेळेस मग हा आता आणि आजकाल तर सगळं असं अ इतकं इतकं फास्ट झालेलं आहे जीवन त्याच्यामध्ये स्वतःची हॉबी अ मध्ये इन्व्हेस्ट करण टाइम खूप डिफिकल्ट झालेला आहे हम् हम्म फार कमी वेळ मिळतो लोकांना कि आपल्या स्वतःसाठी बसून पाच मिनट रिलक्स होऊन विचार करू की माझी काय छंद आहे मी त्याला कसा वेळ देऊ पहिले पहिले खूप वेळ मिळायचा या सगळ्या गोष्टींना आता नाही लोके वेळ नाहीत फेवरेट हवील
आजकालचं जीवन खूप फास्ट झालेलं आहे
बट म्हल स्वतः स्वतःचा छंद आवड छंद जोपासणं म्हणजे माइंडल रिलॅक्स करणे हाय अरमान रिलीज होतात परत आणि जर आवडता छंद छंद व्यवसायामध्ये कन्वर्ट केलं तर तुम्ही रोज तुम्हाला जे आवडत ते काम करत आहे किती त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही मला असं वाटते अॲ कारण की ते त्याच्यात तुम्ही हंड्रेड पर्सेंट लोन करू शकता का
हा तेच राहील घरी बसून आपण म्हणजे जे आपल्याला गोष्ट मनापासून आवडते ती गोष्ट आप करू शकतो कॉन्फिडन्सली करू शकतो
हा आणि कस आणि त्याच्यात नवीन नवीन शिकत्र म्हणजे ऍड होत शिकत राहिलं तर आणखी त्याचा ग्रोथच होणार आहे त्याची असं हम्म अस
अजून दुसरं काय करता तुम्ही
अ मी टीचर आहे आमज हम पण सध्या हा सध्या गॅप घेतलेला आहे ब्रेक घेतलेला आहे अच्छा
असतात काय फॅमिली प्रॉब्लेम वगैरे लेडीजला म्हणजे कंटिन्यू करताच येत नाही कुठे काही जॉब
नाही असंच मला मी खूप थकले होते अ काही प्रॉब्लेम वगैरे काहीच नाही बट इट्स ओके की मी स्वतःहून डिसिजन घेतले की नाही बस आता नटन हा हो् काय नाही
थोडं म्हणजे
हम्म अचछा
आणखीन दुसरं काय आवडतं मला स्विमिंग वगैरे आवडतेय
स्विमिंग नाही मला स्विमिंग जमत नाही एवढं ह नाही ना म नाही भहिती वाटते मला पाण्याची नाही शिकायचं वाटतय वाटलं पस कधी योग नाही आला शिकायच असं हम् हम्म भीती वाटते मला पाण्याची खूप हम्म नाही हम् हम् हम
थोडी भेतती नंतर एक वेळेस म्हणजे आपण केलं ना दोन तीन वेळेस नंतर काही नाही वाटत होन जात मला आवडते स्विमिंग करायला आवडते बाकी गाडी गाडी चालवयला आवडते
हम् हम् कार मला कार शिकायचे मी स्कुटी चालवते म ते हम्म हम्म लॉंग ड्राईव्ह वगैरे जाऊन मला म्युझिक इतकं आवडतं छंद आहे तो माझा ऐक सा गाने ऐ जुने गाणे नाईनटीज एटी हम् जात नाही मला ऐकणं खूप आवडतं म्हणजे अ लहान लहानपणापासून खूप गाण ऐकत आले पहिले रेडिओवररती आजोबा ऐकायचे नंतर अ नंतर रेडिओ गेला नंतर ते कॅसेट आला टेप ला त्याच्यावर खूप ऐकले नंतर मग अ ते टी व्ही वरती यायचे ते आहे त्याचा आता तर युट्यूबच आहे
हम् हम्
अ ते मला अस एकदम हॅपी फील होत जेव्हा मी अ म्हणजे मझ तू छंद म्हट लं तरी चाल गाणे मी क ऐकू शकते गाणे डान्स हा हम्म वस्तू
हॅलो
ते रांगोळी काढायला खूप आवडते देवपूजा पण करायला आवडते असं ज्याच कोणी सण आले की ते सेलब्रेट करायला जस आपल्या ज्या पारंपरिक पद्धती सगळं जोपासणं
हा हा ह
हम्म असं मराठी कल्चर असं हे मला खूप आवडतं आर्ट अड क्राफ्ट अस कलर क का आर्ट अँड क्राफ्ट ते पण असं जमत म्हणजे मला थोडं बत ह जास्त नाही म्हणू शकत मी करू शकते हम्म हम् हम्
चांगला आहे ना आवड म्हणजे कुठल्या गोष्टीची आवडच ना महत्वाच आहे
हा झाड झाडे असे लावायचे ते व्यवस्थित ठेवायचं
हा हा हो मला पण आवडतात खूप आवडतात झाडे वगैरे लावायला
झाडे लावून जस डिझाईन व्यवस्थित त्यांना हे करणं प अस हे म्हणजे सगळ्याश फ्री टाईमच्या हॉबी आहेत जस एक कामा वेळ असतो ना तेव्हा आपण जे करू शकतो ज्यातून मला हॅपीनेस मिळते अस बाकी आपण करतोच आहे समजा असं नाही की नाही करत नाही सग करतो पण हे फ्री टाईम म के अस मग काम माझ व्यवस्थित झाले व्यवस्थित माझ्या मनानुसार मला खूप असं रिलॅक्स वाटत एक हम् चला मी करू शकत आहे नाही तर धाव पडत मी करू नाही शकली तर मग मला असं होते अरे हे राहिलं हे राहिलं हा असं एकदम आवडत तर तो आवडता छंद आहे ते माझ्या असे करायला खूपच आवडतात मला
हा हा ते म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना झा लावण हे करण रांगोळी पाणी मस्तच आहे
ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण माझ्यासाठी मॅटर करतात का असं अम ह हा
आम्ही लावतो आमच्या म्हणजे बाहेर अंगणामध्ये झाडे वगैरे खूप पता ते मोठ मोठ मोठी झालेली आहेत
हा हो हो मोठे झाडी तर चांगले जगतात उन्हाळ्यात पण जगतात हा
हो हो पाणी असल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही उन्हाळ्यामध्ये
हा हा हा बस आपल्या ह हो हो हो चालते चालत थँक यू धन्यवाद ह हा हा